हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा दहा मिनिट झाले व्हय त्याला
होय ते बोलन्याच्या नंतर कळलाच नाही.
हो एम्ब्रॉयडरी काय सोपी ये सोढ एमब्रॉडरी शिकल तरच आरी वर्क येत आपल्याला
हा ती मला म्हणजे ते काय आतन काढ तर टाका काहीतरी घ्यायच असं काहीतरी होतं बोल एकदा तर ते कॉल
ते फक्त जे पहिलीवाली जी असते क नाई टाक जो पहिला टाका असतोय की नाही तो जरा थोडा दमवते बाकीचे जे आहेत की नई ते काय होते लगेच
हा-हा-हा मग तू किती महिने केलतेस क्लास वगैरे काय?
मी तरी फक्त एकच महिना क्लासला गेले त्यानंतर मी काही क्लासला गेलोच नाही कारण की कॉलेजमध्ये सबमिशन वैगरे होत प्रॅक्टिकल वगैरे होत म्हणून मी काही गेलो नाही पण ज्यात मला जसे जसे दोन तिन टाक शिकलो कनी तस तस मी मोबाईल वरतीच रील मध्येतेन बघून शिकलोय. बाकीचा. म ते आता येतेच की आता ते बाकीचे शर्ट वगैरे देतात. त्यांनी त्यांच्या याच्या असं काही ना काहीतर करायला म त्यावरती मी करून देतोय.
हम्म हम्म हम्म हम्म. चांगलाय काय तर करत करत परत बसायचं.
स काय तर कला असायलाच पाहिजे.
होय.
तू तर आता मेहंदी, आरी, वर्क, एम्ब्रॉयड्री, नथ
हम्म पण आता प्रत्येक घरात तेच तेच तेच सगळी शिकायला लागल्यात आता
व्हय म आता तू जर नथ शिकलीस नथ वगैरे शिकलीस तर तू पुढं म्हणजे अस करून वगरे देणार काय?
मी इथं नसणाराय ना आ मी बाहेर आत जाणाराय इथन
हम्म हम्म हम्म.
बाहेर गेल की बाहेर तिकडच्या तिकडं द्यायला येत.
म्हणजे असं तू शिकून नुकत ठेवाल्यास
हा नुसतं शिकून ठेवणाराय बा
म्हणजे पुढं गरजेला वगरे पडल हम्म.
नाहीतर ना
चांगलाय चांगलाय
तुझी बहीण म्हणजे अशी नथ वगैरे कितीला विकते एक नत वगैरे असं काय?
ते एक न ऐंशी शंभर भर असत्या म्हणजे लहान असली तर ऐंशी मोठी असली तर दीडशे चंद्रकोराची वगैरे तेन आसली तर अशे तेन विकत्यात.
नाव नावं वगरेचे पण करत असेल ते आहो ह्या
हा हा करत्या की
ते काय तयार असतय ना कायतरी
हा ते तयारच असतोय बॅच ते नुसतं तिथं आपण चंद्र चिटकवत असतो कीनी चंद्रकोर तिथं ते फक्त ते बॅच तेवढं चिटकावायचं असत.
आमच्या इथल्या एकट्या पोरगीने केल्या दोन कानातल्याची फुलं केल्या परत एक मंगळसूत्राचं दोन ते खालचं ते असते ते केल्या
बेस
हा ते केल्या अ मला कसं होतंय म्हणजे करायचाय ते बहुतेक तयारच मिळणार मला माझं एक हार हरवलाय म्हणजे असं मोत्यांचा होता. चार पाच पदरी मोते आणि त्याला खाल्ली असं हे होतं अं म्ह जे मोर टाईप कायतरी असा म्हणजे तस पण आपल्याला करता येत ना.
होय ते डोक क्यात असं घालतात माहितीयात काय असं पूर्ण असं असं आता बघा म्हणजे अस गळ्यात जसं कुणी हार असतोय ना तसं पूर्ण अस डोक्याला ते नवरी वगरे घालत नाइ काय पूर्ण असं बॅज घाल
च लोकांच्यात घालतात तसल वालं काय? मारवाडी.
नाही नाही पेशवाईन वगैरे घालतात बघ. पूर्ण असं भरत्यात आणि तिथन खाली अशी वगैरे. हा. तसं ते ना तसं पण ती वेगळीच
बहीण तुझी? हम्म हम्म हम्.
ते सर्टिफिकेट घेऊन तर ती फक्त दोनच दोन दिवसात क्लास संपतोय तो. दोन दिवसात शिकून होतय. होय. तू जेवढा वेळ दिसील तेवढा वेळ.
आमच्या डोक्यात जायला पाहिजे ते.
पण ती तरी दोन दोन दिवसात शिकल्या.
म्हणजे किती वेळ? आता समज मी लावला तर किती वेळ किती वेळ घेत्या ती क्लास?
तू किती वेळ बसशील तेवढा वेळ.
म्हणजे आपल्या मनावरच
हा. ती तरी क्लासमध्ये तरी दिवसभर बसून वगैरे शिकून आल्या.
होय.
हा कारण की तिची जी मैत्रिण होती ना ती लांबची होती, म्हणजे तिला पण शिकायचं होतं. मग त्यामुळं त्यांनी दोन दिवसातच त्यांनी बसून वगैरे दिवसभर बसून सगळ शिकून आल्यात. म्हणजे लईत् लई बारा ते असं चार पाच वाजेपर्यंत.
हा. मग चालत म्हण ते काय म्हणजे दोन तीन तास चार तास चालतंय तेवढं.
हम. तेवढं काय सुट्ट्या आहे तोपर्यंत कॉलेज बिलेज नाही.
होय.
म आत्ता काय? तो म्हणालता ऍडमिशन करायचं आहे तिकडं. ह्याला काय होते काय माहित तिथं. होय.
मग इथं का करनास?
इथं नाही आहे जॉग्रफी. हम्म.
तुला तोच विषय पाहिजे होय?
आमचं मे म्हणजे त्याच्यातनच घेतलं ना तर ते त्यामुळे. त्यामुळ तोच विषय लागतोय. कोणता चालत पण नाही.
मग आता तू एम ए किती वर्ष हाय?
एम ऐ आत्ता दोन वर्ष का तीन वर्ष असतंय?
काय माहत नाही. जसं आपण घेईल तसंय वाटतं.
नाही ग. काहीतरी असते त्यात पण.
मला काय माहित नाही ग.
त्यानी विवेकानंदला विचारायचंय, इंग्लिश आणि इकॉनॉमिक्स असते काय?
हम् हम.
कारण का आम्ही सगळे लोक जाणार ना पोरी त्या.
हम् हम् हम.
त्यांचा पण विष
म तू एम ए करून मग नंतर फॅशन डिझाइनिंग
नाही नाही ते करत करत करायचं म्हणा लागलय बघायचं एक्सटरनल टाकायचं ते
पण कोल्हापुरात कुठंय फॅशन डिझायनिंग वगैरे?
असणार की एवढं मोठ सिटी आहे म्हंटल्यावर
पण तरी तुला येऊन जाऊन का तिथंच राहणार आहेस?
हालच ते त त्या मग ते बघायचं मग येऊन जाऊन
एक्स्टर्नल टाकणार नाहीेस की टाकणार आहेस?
टाकणार म्हणालोय बघूया म्हणजे काय असं फिक्स नाही आहे कॉलेजच असं काय
म्हणजे कॉलेजलाच जायचं फिक्सर नाही आहे कि फॅशन डिझायनिंग?
नाही नाही कॉलेजला जायचं असं फिक्स काही नाहीेये
हमम हम. म तू एम एम ए हे डायरेक्टर फॅशन डिझायनिंग कर
मग त्याला ते डिग्री लागते हे मला मघाशी समजलं म्हणजे त्याला डिग्री लागते. ते पण मला
अगं डिग्री म्हणजे तुझ्या आता झाल्या तेच की
तेच तेच ग
हमम तो आता करू शक तिथलं किती डिग्री जर फॅशन डिझाइनिंग करायच अस म्हंटलं तर तरी एक दीड दोन वर्षात होईलच की कोर्स
होय.
त्याने जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त असतात त्याला येल तस व्हय ते परत ते मेकअपच मेकअप आर्टिस्ट मध्ये ते मग तुम्ही मेकअप शिकलास ना
हमम. शिकलोय की
हम हम हम.
हम्म बेस ॲडव्हान्स काय झालं नाही मी माझं मी बघून शिकलो ते फोन मधून म्हणजे
हम हम हम.
हमम.
चांगलंय चांगलंय.
होय.
आणि काय मग?
काय तुमच्या त तिथं कटपिसच दुकान आहे ना म्ह जय जवार्ण मधे हा हा तिथे कापड वगैरे मिळतच असतील की.
व्हय..
हम् ते झाल बघायचं होत म्हणजे
हम् -हम मिळतात. कुठले पण कापड असत तर तिथ काय तिथ स्वतः तेनी कापड वगैरे सगळ ते मार्केटच आहे पूर्ण.
हम मी घरात ड्रेस शिवलेलो की दोन एक कुर्ती शिवलेलो मी. युट्यूब त्या बघून फक्त गळा वाकडा झालता त्याचा नाही तर व्यवस्थित होता.
मग घरात घालायचा तसा.
घरा मी दिलो एकट्या पोरगीला शिवलो आणि दिलो एकट्या पोरगीला घालू देऊन. साडीचा शिवलेलो ग. हम
मग आणि काय परत शिवायला नेली. शिवली नाहीस काय.
नाही मग एक जाळीचा फ्रॉक शिवलो. मोठा लांबडा. तो पण देेऊन टाकलो एका पोरीला. हम्म. साड्या कुठन आणायच्या फड्यासारख्या सारख्या मग मम्मी घरातून बाहेर काढल की,
जुन्या च साड्या घ्यायच्या ग,
जुन्या पण नाहीय. ते देऊन टाकत आणि साध्या वापरतात ग त्यानी कशाला काटा पदराा वापरत
हम् त्याच ग पहिला ट्राय आपण जुन्या साड्या साध्या साड्यांवरच करायच.
अम् साड्या म्हणजे कसल्या त्या कॉटनच्या साड्या.
हम् हम्
बहीण आहे माझी दंगा कराया लागल्या. तशी होती ओके आरी वर्क करायला लाग त मग जरा तिला पिडाय लागली म्हणून त्रास द्यायला लागला.
अ ती पण श. तिला पण येते का आरीवर्क.
तीच तिकड नवऱ्याच्या तिकडन घेऊन आली इकड. तिला ऑर्डर आला वाटत. म ती घेऊन आले इथ.
ह्् ते तर डोळ बारीक करून करायला लागत.
बक्की, केवढं मोठ ना अक्षर आहे आणि त्याच फक्त कि, नाही अ दहा दहा म्हणा लागलोय दोन चार सात हा आठ हजार घ सांगितलं तिला तर ती घ्यायला लागल्या फक्त दोन हजार रुपये, ते पण त्यातल कर्णावळ घे ना काय त्यांच सगळ साहित्याच स्थड बाही शिवते.
होय. महाग असते लय.
आणि तच्या कारणावर घेना काय नाही काय नाही असच करून द्यायला आम्ही
ओळखीचे असेल ग.
दिलदार आहे माझी बहिणला लय आणि देवा आहे ना ते म्हणून द्याय लागला.
होय
हम्म. तिला म्हटल तू घ्या आणि म हम् ब